आ
हॅलो
हा हॅलो
हा भाई
हा बोला
झालं सगळे काम
हो झाले आवडलं
हो का झालीच्या पाणी
चहा पाणी करायचंय मला चहा
ह अच्छा हा हो म्हटलं आता म गणपती उत्सव येईल
हा हा
ह मग आमच्याकडे खूप आनंदाने साजरा केला जातो गणपती उत्सव
अच्छा
हा आमच्या इथं आहे ना म्हणजे परंपरा आहे असं नाही की तुम्ही या्या वर्षाला बसवलं आणि पुढच्या वर्षाला नाही बसवू शकत गणपती म्हणजे दरवर्षाला गणपती बसवला जातो
बरोबर हा
हो आणि मग गणपती बसले का मग तो नऊ दहा दिवसाचा खूप आनंदी सोहळा असतो
हा
हो आणि आमच्या ओपन प्लेस आहे कॉलनीत? तर तिथ ये ना हा गणपती सगळे म्हणजे वर्गणी करून हा मस्त असा मोठा मंडप वगैरे टाकतात. हम्म हो सार्वजनिक गणेश उत्सव साजरा कर घरात पण असतो आमच्या, म्हणजे घरातन आमची परंपरा चालत त आलेली होती आम्ही खंडन नाही करत. आणि सार्वजनिक गणेश उत्सव होतो ना मंडळाचा तिथं पण म वर्गणी वगैरे आपल्याला काय द्यायचं ते देऊन द्यायचं मग ते अगदी छान मस्त पैकी मग घरातली ही आरती ती ही आरती सकाळी लवकर उठायचं सर्वा घरातलं सगळं आवर सावर नैवेद्य करायच बाप्पाच्या आणि तिथं पण आम्ही हो तिथ ही सकाळी संध्याकाळी दोघ वेळेस व्यवस्थित आरती मग भंडारा असतो, दहाव्या दिवशी म्हणजे अकराव्या दिवशी उठतात ना गणपती.
हा.
हा मग दहाव्या दिवशी भंडारा असतो भंडऱ्याात मग पुरी भाजी मसालेले भात कडी वगैरे असा हा नैवेद्य दिला जातो बाप्पाला आणि ते ह मग ते बा्पा विसर्जन झाल्यानंतर तर तेवढी जागा अगदी सुनी सुनी वाटत असते अरे नाही दहा दिवस कुठे निघून गेले पटकने
कळत बरोबर ते कळत पण नाही हा. मला पण आहे, हा बोला बोला.
हा म ते कळतही नाही आणि मग ते बाप्पा गेल्यानंतर मग सगळ्या मैत्रिणी जमल्या का म्हणतात अगं बाई किती लव कर दिवस गेले. आपल्याला फळच नाही आणि संगीत खुर्ची वगैरे सगळे कार्यक्रम अगदी छान पद्धतीने साजरी केले जात तात पारंपरिक पद्धतीने आहे.
हा बरोबर आहे छान हे म्हणजे एक कंदरीतच पूर्ण सार्वजनिक पद्धतीचा तुमचा कार्यक्रम होतो. असं आणि आपल्याकडे महाराष्ट्रात तुम्ही जे वर्णन केलं तशाच प्रकारे म्हणजे बहुतेक ठिकाणी असंच अ आयोजन केलं जातं गणपतीच. खेडे गावात किंवा मोठ मोठ्या आता शहरामध्ये पण मी पाहते पुण्या मुंबईला आणि गावांमध्ये पण जस की आमच्या गावी पण असच साईडला असच करतात एकत्र माळा असेल शेतातला तर तिथे एकत्रितपणे गणपती बसवतात लोक एकत्र जमतात म. आमच्याकडे पण तुम्ही सांगितलं तसं भंडारा टाईप म्हणजे एकत्र जेवण बनवतात सगळ्या बायका एक त्र येऊन आणि खूप छान दिवस जातात ते दहा अकरा दिवस जे असतात ते.
अ हो आणि सगळं आनंदी आणि वातावरण खूप शुद्ध वाट
खूप शुद्ध हो हो.
आणि आपल्याला मनाला प्रसन्नता ही वाटते की गन हो आणि गणपती बसण्याच्या आधीच मग सगळे मुलांची लगभग चालू होती डेकोरेशनला काय तयारी करायची मग मम्मी तुझी कोरी साडी असेल चांगली काटा पदराची ती काढून ठेव हो मग मुलां ती सगळी तयारी सुरू होते मग ते माळा घ्यायला जाता बाजारात मं ते गणपतीला सजवायचं मग ते जो आपला पुठ्ठा असतो ना पुठ्यावर असं वेगवेगळ्या रंगाची अशी गोलचक्र तयार करतात मुलं. आणि अगदी त्या तार मधे गुंडाळून आधी बघा त्या फिरक्या यायच्या प्लास्टिक
हा हा आठवते मला हो हो हो
हवा लागली का त्या फिरक्या फिरायच्या.
हा हा हा
हा मुलं सेम तशीच बागेत तार लावून चक चक्कर बनवता ते
अच्छा
हो आणि ते हवा लागली का मग ते चक्कर ते चक्कर रंगबिरंगी असं इतकं छान असतं मुलांनी सगळी चमक वगैरे लावून सजवलेलं तर ते किती सुंदर वाटत रात्री सगळे लाइट बंद करून देतात मुलं आणि ते बाप्पा जेव्हा जे छोटे छोटे पिवळे हिरवे निळेश रंगाची लायटिंग येते ना ती लायटिंग लावलेली असते.
हा हा हा बरोबर
ते वातावरणच अगदी आनंदी आणि उत्साहाच असतं.
हो.
गौरी गणपतीचा पण हा सण येतो ना?
हा हा बरोबर गौरीचं पण तशाच प्रकारे असत खूप भागामध्ये छान डेकोरेशन वगैरे असत माझ्या काही मैत्रिणीकडे करतात गौरी
अच्छा हो आमच्या इथं पण करतात.
आवाज आवाज ताई क्लिअर येत नाही.
हा येत नाही का?
हा आता आला हा हा आला आला हा
आमच्या इथंही गौरीच असत आणि ते आपल्याला बोलवतात त्यांच्या घरी ते सगळं गौरीची पूजा वगैरे करायला आणि प्रसाद देतात ते असं दुधाचा काहीतरी बनवलेला असत.
अच्छा हा हा हा
तो प्रसाद देऊन आणि मग तिथं फुगड्या खेळत गौरी गौरी पुुढे
हा हा हा खेळ खेळ असतात.
खेळता आणि फुगड्या वगैरे आणि ते गौरीचे गाणे म्हणता.
हा हा हा
ह आणि मग दुसऱ्या दिवशी जश गौरी विसर्जन होते ना मग गणपती पण सोबतच विसर्जन होतो त्यांचा. हो असं बघितलेलं आहे मी
हा हा गौरी पाच दिवसाच असत एक तुम्ही म्हणताय ना तसच गौरी गणपती सोबत विसर्जन एक असत म्हणजे पाचव्या दिवशी गणपतीचा असतो तो मग त्या गौरी बसवतात नंतर गौरी जातात असं म्हणतात ते गौरी येतात आधी माहेरी आणि नंतर त्या जातात अस आणि मग ते येताना बघा तुम्ही पाहिलं की नाही माहित नाही पण असं खूप जणांकडे मी पाहिलं मग गौरी जेव्हा येते तर ते असं पावलं वगैरे काढतात रांगोळ्यांची छान घरात डेकोरेशन करते. मग फराळचे पदार्थ मांडलेले असतात गौरी समोर मग त्या सुवासनींना बोलवतात म्हणजे गौरी आल्या म्हणून आणि खूप कोकणात तर अशी पद्धत ते की मग गौरीच्या वेळी माहेर वाषिणींना बोलवतात तिकडे
अच्छा हां.
हा म्हणजे तो एक मान असतो गौरीच्या वेळेस.
अच्छा ह एवढं नाही माहिती होतं मला.
हा आहे आहे कोकणात पद्धत ही आता मुंबईला कसे कोकणी लोक कोकणच तर बरायचे आहेत ना मग. तिकडे त्यांच्याकडे कोकणी लोक तर ग मोस्टली म्हणजे खूप गावीच जातात गणपतीत आणि गौरीत त्यांच म्हणजे हा मोठा सण असतो.
हो ना आणि कोकण पण खूप छान आहे बघण्यासाठीच
हो खूपच सुंदर आहे.
हो आणि कसं आपले एखादे नातेवाईक पाहिजे हो कोकणात जर आपलं कोणी कोणी राहत ना तर आपला बरं वाटत नाही आपलं आहे कुणीतरी कोकणात हो ना नाहीतरी ड्युट्या वगैरे तरी लागाल. पाहिजे
हो हो हो.
ड्युट्या लागल्या तर मग बरोबर चालले जातो आपण
हा हा म्हणजे ते निसर्ग सौंदर्य को किनारा समुद्रकिनारा.
हो ना खूप छान आहे म्हणे आम्ही तर काही गेलो नाही बाई अजूनपर्यंत
मी जाऊन आले जाऊन आले म्हणजे आंबे फणस. तर आता ह्या सीझन मध्ये खूप छान आंब्याची खूप छान टेस्ट असते.
आणि ती फणस ची गिरी खाल्ली का तुम्ही फणसची गिरी म्हणता बघा, तिला तिच्यात हा गोड लागते. त बिया फणसच्या गिरी म्हणत त्याला
बियाच का फणसाच्या.
अच्छा हा हा हा.
उकडून खातात हो ते खाल्ले मी करते उकडते वगैरे बिया. परत फणसाची भाजी पण खूप छान होते.
हो पण मग ती
कोवळ्या फणसाची.
अच्छा हा अस आहे का? आणि ते जी फणसाची आम्ही नाशिकला गेलो होतो ना
हा हा.
इकडे पण थोडा पहाडी भाग आहे ना नाशिककडे.
अच्छा हा हा.
ते ना ते बाजारात मग ते लोकांनी ना ते फणसची मधले जे गुड्डू म्हणतो ना आपण
हा हा हा हा.
तो आणलेला होता तो इतका गोड ना साखरे सारखा लागायचा. आणि त्याच्यातन बी निघायची.
बरोबर म्हणजे ते फणस खायचंच मते ते तुम्ही म्हणताय ना ते आणलं होत. तेच विकायला आणतात ते गर गर असतात फणसाचे पिवळे दिसतात बघा हा मग ते गर खातात आणि त्यातल्या बियात ना त्या उकडतात किंवा अ चूल असे तर चुलीवर भाजले जातात आणि जे कडला ना आपण कुकरमध्ये मीठ टाकून तरी ते खूप छान लागतात.
म्हणजे त्याचे वरचे टर्फले निघतात का?
हा हा हा ते उकडलं ना आपण तर ते टर्फले आपोआप ऑटोमॅटिक निघतात सोपे जातात काढायला ते आणि मग ते आ ला भाग खायचा त्याच्यात खूप कॅल्शियम असतं.
असंय का येतात आमच्याकडे म्हणजे आदिवासी लोक आहेत. ना तिथे शेती वगैरे इथं पण मग पहाडांमध्ये लोक जाती पाडे वगैरे आहेत ना तर ते लोक आणतात पण एवढी माहिती नाही ना आपल्याला आता मी नक्की आणेन बर का बाजारा
आणा म्हणजे ते विकायला येईल ब घातात ते तुम्ही म्हणता तस अ आता वटसा तिच्या वेळेस फणच खूप येतात तुमच्या भागात येतात की नाही माहितलं पण येतात जनरली वी कायला मग ते पि येतात ना मग ते जे पिवळ ते खायचं आपण ते गरे ते गोड लागतात आणि बिया. उकडायच्या कुकरमध्ये
अच्छा स का हा मग औषधी खाण्यापेक्षा चांगलंच आहे ना आयुर्वेदिक.
हो हो हो. फंड्स मध्ये खूप म्हणजे हे असतात फायबरस
अच्छा हा
फणसत
अच्छा हो तेच ना मग आपल्याला काहीतरी कॅल्शियम विटामिन जरवर फळांमधून जर मिळत असेल तर आपण आवर्जून खायला पाहिजे.
हो नक्कीच
हो मला माहिती नव्हतं ना आता कळाल ना मी नक्की आणल आता जाईल ना मी बाजारात येतात ते विकायला पण ते आपल्याला त्याचे ली एवढी माहिती नाही ना मग ते वरून पूर्ण अख्खं आणतात ते कापलेलं नाही आणत
अच्छा
हम् मग कापलेलं विक कापलेला जर आतला भाग काढलेला अस आपल्याला म्हणजे ते कापताना आपल्याला हाताला तेल लावायचं किंवा कसं कापायचं मग ते हात खासतच म्हणे असं
हा ते कापायची पण एक पद्धत असते तेल लावायचं असतं हाताला गोडे तेल वगैरे आणि तो सुरी ती खूप धारदार पाहिजे त्याला कारण ते कडक यांना फण असते
अच्छा हां
हम्म
ते विळ्याने नाही कापले जाणार का
दार दार वेळा असेल तर जाचाईल का आपलं जाईल त्या विळाला पण तेल लावावं लागेल आणि हो ओके धन्यवाद ताई छान वाटलं ओके